बोला ना
बोला
हम्म काय म्हणता पाऊस वगरे आहे का
नाही आभळट वातावरण आहे पण पाऊस नाहीये अजून काल चांगला झाला थोडासा हेच आपल्या थोडस अ काय म्हणतात ना भुरभूर पाऊस येतो. असं जोरदार नाही आहे अजून. मग तेच पावसाच्या आधी आपलं कामावरून घ्यावं कारण की नाशिक. मध्ये पूर्ण खड्डे खोदून ठेवले आहेत ना आता हे कुंभमेळ्याच्या याच्यावर. हा प त्याच्यामुळे ते. हा असे ते साईड ला का ढीग मारून ठेवले त्याच्यामुळे रस्त्यांवर माती वगैरे येऊन घसरायला होतं.
हा हा हा.
त्याच्यामुळे अगोदरच थोडस पावसाच्या या्याच्यात काम जाऊन करून यायचं बाहेरचं. म्हणून तेच बाहेर नि निघणारच होते आता दहा मिनिटात. ठीक आहे म्हटलं आपण बोलून घेऊया पाहिजे.
हा हम् हम्.
माझ रिटर्न कॉल नाही होत तर ते बघते आता मी हा म्हणजे जसं काल तुम्हाला झालं ना तसंच सकाळच्या ज्या आहेत ना
हा
तर त्यांच्याशी पण तोच प्रॉब्लेम झाला.
हो का.
हो सकाळी थोडा वेळ होता आमच्या दोघींकडे.
हा हा अच्छा तर काबरणी होत आहेत. ते मला नाही सांगता येणार हे तुम्हाला सांगितलं कसं करायचं.
नाही आता तिकडे सिस्टरकडे पण जाईल ना काम झाल्यावर तिलाच. रून घईल ती पण महि्याभरापासून जॉईन नाही वाटत ना.
हा हा.
तिनेच मला ही आयडिया दिली आहे.
हो का हम्.
तुमच्या इकडे कसा आहे पाऊस.
नाही नाही कालाला असतं होऊन तर आपलं चांगलं.
हो ग इकडे नाहीे म्हणजे फुल असं. काय म्हणतात ना गुण नाहीे अजून पूर्ण आभाळ आल्यासारखं आहे हा ढगाळ. ढगाळे.
हम्म.
एक तर तुमची अमरावतीची मराठी आणि माझ्या इकडची मराठी होन थोडसं वेगळं वेगळं वाटतं ना.
ह का शब्दांमध्ये फरडत.
आहे मराठी से मग फक्त थोडस असं.
तुम्ही आभाळ म्हणता आम्ही ढगाळ म्हणतो हो. ते कसं आहे, की म्हणजे गाव बदललं वेश बदलली की अ -भाषा, पेहराव, अन्न, खाद्य पदार्थ सगळं सगळ संस्कृतीच बदलते ना. असतात तेच, ह हो. त्याला नावं वेगळी असतात. सारखंच असते सगळं.
बोलण्यावरून थोडस समजतं, हा हा जळगाव साईडचा आहे.
हा हे वि विदर्भवाले, खानदेशवाले.
खानदेशवाले, मराठवाले मराठवाडावाले. असं लक्षात येतो थोडस.
हा नागपूर, नाशिकवाले असले की थोडे हो का हो, असं वेगळं थोडं
पुणे अजून वेगळे. पुणे म्हणजे, त्यांचं एक एकदम सॉफ्ट हे असतं
हम्म.
आणि मुंबईला तर एकदम असं वाटतं का ते मधात बुडवून काढलय त्यांना. एकदमच गोड बोलतात. हा म्हणजे समोर, म्हणजे त्यांची बोलण्याची ती पद्धतच आहे असं वाट आणि पटकन हा, अनोळखी लोकांना ते आपलंस करतात.
हो हो. तिथली संस्कृतीच तशी आहे ना ते, सगळ्यांमध्ये खूप मिसळून वागतात ना.
हम्म हम्म.
सगळे कुठून कुठून आलेले असतात सगळे त्याच्यामुळे सगळ्यांनाच मिळून मिसळून राहावं लागतय.
हा. कारण की शेवटी शेजारचा पटकन येतो.
हो का तर नातेवाईक कधी येतील, कधी कामात पडतील. त्याच्यापेक्षा शेजारचेच पहिल्यांदी धावून येतात. हम्
आज काय मग?
आज तर काय मी आता, कॉलच पूर्ण करून घेते मी. माझे बारा तेरा राहिल्यात.
अच्छा मलाही आलेत चार, पण मला थोड बाहेर जायचंय, त्याच्यामुळे आता नाही करत. बघते दुपारून प्रयत्
हम्म हम्म, आता कोणाचा तरी कॉल येतो
अच्छा येतोय का तुमच्या हेच्यावर? अच्छा सकाळी पण माझसच झालेलं. पण नंतर मी चेक केलं मला लक्षात नाही आलं ते. नॉर्मल कॉलवर होत ते. म्हटलं सकाळी सकाळी एवढं कोणी कॉल केले मला.
नई आता हेच आज आजच सोमवार आहे ना, त म्हटलं आज पूर्ण करूनच टाकाव.
हा हा हा.
दहाक राहिले असतील माझे.
माझ्याहेच्यावर आज पहिल्यांदा असं दिसतय, की चार कार्य आहेत तुम्हाला.
हा ते पाच पाचसच पाच पाच दिसतात ना, त्यामध्ये तुम्ही किती झाले तुमच्या इथ नई
काल मी एक केलं ना, म्हणजे समोरूनच आलं. आज पण ते तुम्ही समोरूनच केला आणि त्या लेडीज होत्या त्यांनी पण. असं
तर, तुमचे तर मग झालेच नसतील ना अजून??
नाही. थोडस माझ्या कसं आहे मी, काम चालू असतात माझ्या मागे.
अच्छा, तुम्ही नोकरी करत होत्या का?
नाही नाही नोकरी नाही करत. हाऊस वाईफच आहे पण सर्व माझ्यावर असत. असं तर धावपळ असते थोडीशी.
हा हा वेळ काढावा लागतो मग.
वेळ काढावा लागतो दुसरं काही नाही स्वतः तासाठी वेळ काढावा लागतो म्हणजे तुम्हाला आता फोन वर बोलायचंय तर थोडा वेळ. हे कामातून काढा, अस. नंतर काही नाही संध्याकाळी उलट फ्री असते मी पण ते आता सकाळी-सकाळी मग. थोडेसे असतातच आपल्या मागे कामं. कुकिंग पासून बाकीच.
संध्याकाळचे तेव्हा ऑफिस मधून येणारे असतात मग स्वयंपाक जेवण.
हा हा हा.
हम्म.
नाही माझं कसं असतं दिवसभर मग मी आवरून घेते संध्याकाळी मग निवांत असते मग.
हो की.
हम त्याच्यामुळे मग संध्याकाळी मला वेळ असतो असं होऊन जातं.
हम्म.
तर दिवसभर जेवढं करता येईल तेवढा मी प्रयत्न करते. अस, अजून काय चालू आहे? आता तिकडे पण अस. थोडस सेल वगैरे असे चालू असतील.
हो येथे प्रदर्शनी वगैरे लागतात. सेल लागलेले आहे दुकानांमध्ये आता सणावार. दिवस आले की खूप सगळं दुकानांमध्ये. हम्म.
हम्म असं.
आता सध्या तर वारीचच आहे जिकडे-तिकडे. वारीचच चालू आहे सध्या.
जातात ना खूप लोक इथून तर नाशिक मार्गे तर चांगले चांगले लोक म्हणजे एक्झॅक्ट. ती वारी इगतपुरीवरून येते का मुंबईवरून येते माहीित नाही.
हा हा.
पण तुफान म्हणजे गर्दी असते हा बॉम्बे ना. तिकडून जाते ना एकदाम त्या रोडला गेलेली होती. तर तिथे मी पाहिलं, आणि फुल व्हाईट कुर्ता पाहिजे मग लहान-लहान मुलं सुुद्धा. म्हणजे एका दिवसा काहीतरी वीस किलोमीटर त्यांना पार करायचं असतं.
अच्छा!
हम्म.
मुलं पण चालत सोबत गाड्या वगैरे राहतात म्हणा मुलांच. छोटे हम्म. पण ते म्हणजे लहानपणापासून ते रुजले जातो ना ते संस्कार.
हो.
हम्म हम्म.
अच्छा, काही तर रुजवतात. काही तर ते नाही रुजवत असं आहे आताच्या जनरेशन मध्ये तर खूप चालू आहे. त्याला काय म्हणतात जेंझी, जेंझी म्हणतात ना आजच्याच्या जनरेशनला.
जेंझी.
हा त्यांचं खूप शॉर्टकट मध्ये चालतं आपल्यालाच कळत नाही.
म्हणजे त्यांना खूप घाई खूप असते त्यांना. पेशन्स खूप कमी.
गाई आणि त्यांचे मेसेजेस जर चुकून वाचण्यात आले ना त्याच मिनिंग सुद्धा आपल्याला समजत नाही. एकदम शॉर्टकट मध्ये मेसेज टाकत
अ हो हो हो. शब्दांची तर इतकी तोडफोड करतात नवीन मुलं आजकाल
अ हो ते आपल्याला आपल्याला नाही कळत आपण
अंदाज लावावा लागतो. अंदाज लावावा लागतो ते कि हा कुठला शब्द आहे आणि ते
आणि त्याच्यात तर मुंबई वगैरे साईडला त तुम्ही बघा पूर्ण फ्ल्युएंट इंग्लिश बोल त्यात लहान मुलांपासून हे त आप आपल्यालाच अडाणी फील झाल्यासारखं वाटतं.
हो खूप मागे आहे बुआ आपण जमाण्याच्या असं
टाईप हा अमेरिकन टाईप असतात गार ते वर्डस आपल्याला ते कळतच नाय आपणच्या तोंडाकडे पाहतो आणि छोटे छोट मुलं अस नाही नर्सरीचे वगैरे कारण की पॅरें चं इंग्लिश बोलणारे असतात ना आजी आजोबा वगैरे तर त्यांची सुरुवातच इंग्लिशने होते.
हो हो
खूप म्हणजे मग त्यांना आपण हिंदीतून थोडं अन्सर दिल्यावर त्यांच्या लक्षात येतं मग थोडंसं क अरे हा यांना थोडस इंग्लिश चा गोंधळ ओळतोय म ते हिंदीत बोलतात मराठी पण बोल बोलतात असं नाही असते त्यांची ती भाषा मराठी पण ते जन हो इकडे म्हणजे कोणी बघा तुम्हाला इंग्लिशमध्येच बोलताना सापडतो आपल्या नाशिकमध्ये तसं नाही.
हा
सरसकट मराठी
सरसकट मराठी
हा नॉर्मली तुम्ही कुठे गेला मराठीच सुरू करा मराठीच बोलतील. तिकडे तर सुरुवात इंग्लिशने होते.
हं आता तर इंग्लिश आता याच्यावरती ऍपनी शिकवले जाते.
हो. त्याच्यामुळे असं वाटतं अरे आपण पण वेळेत शिकून घ्यायला पाहिजे होती या मुलांशी बोलता नाय येत.
हो तुम्हाला गाडी चालता येते का?
हो टू व्हीलर येते फोर व्हीलर थोडी थोडी येते पण ट्राफिक बघूनचं त ते थोडंसं दडपण यायला लागतं.
हा म मी तर गाडी पण नाही शिकली म्हणजे कधी कधी आता आता जेव्हा आ वाटत की आपण गाडी तरी शिकायला पाहिजे.
नाही खरंच आहे गाडी मस्ट आहे आजकाल आता म्हणजे मी बघते ना. लेडीज लोक इतक्या म्हणजे आता. आमचेच काही ओळखीच्या मुली आहेत. मुली म्हणजे नात्यात पण म्हणतात एकट्या ट्रॅव्हलिंग करतात कार घेऊन कुठून कुठे
हो हो.
कधी कधी मम्मीला सिस्टरला वगैरे पण घेऊन जातात म्हणजे. जेंट्सची गरजच नाही पडत पण दूर दूर जातात. आमचे त एक रिलेटिव्ह आहेत. ती ले मुलगी तर म्हणजे आता आमच्या माझ्याच एजची असावी.
हं
एखाद वर्षाचा फरक आहे. डायरेक्ट मुंबई वरून इथे नाशिकला पंधरा दिवसात पंधरा दिवसात तिची चक्कर असते अनं एकटी येथे बिनधास्त.
हो का.
समृद्धीने
हम्म हम्म
बिलकुल घाबरत नाही त्यांच्या तर मुंबईची ड्रायविंग इतकी सफाईदार अस त्यां त त्यांचं ड्रायविग बघत राहावं आपण
हो का
त्यांना उठं उलट नाशिकमध्ये चालवण्याचा कंटाळा येतो
हम्म
फुल स्पीडमध्ये चालवतात त्या.
हो का मुंबईमध्ये इतके फास्ट चालवल्या जातं का गाडी
हो त्यांच्या तेे स्पीड मेंटेन असतात ना. आणि त्यांना ती सवय होऊन जाते मी आता बघते ना त्यांना उलट आपण नाही शिकलो हे गोष्टीचं दुःख होतं कारण की आता पस्तावा येतो अरे फोन फोर व्हीलर मस्ट आली पाहिजे आताच्या मुली खूप छान चालवत.
हो ना
आणि काही म्हणजे मी तर म्हणते सत्तरच्या पंच्याहत्तरच्या घरातल्या पण मी आजी पाहिलंय पार्क करताना त्यांना पुढे गाड्या चालवताना एकदम सफाईदार ट्राफिक मधून गाडी काढताना तर कुठेतरी आपल्याला फील होत.
हो आ म्हणजे मला तर फोल टू व्हीलरचच वाटते असं कि किती कामं अडतात आणि अवलंबून राहावं लागतं म्हणजे. गाडी गाडीमुळे मग कि पुढच्या आठवड्यात क नंतर असं केल्यामुळे कितीतरी कामं आपली चुकून जातात. संधी चुकून जातात
आणि त्याच्यात काय झालंय ऑटोवाले आता खूप पैसे घेतात
हम्म आ तो नाही करू
तुम्ही महिनाभरात वापरता एक ट्रिपचे जेवढे ऑटोवाले शंभर रुपये वगैरे घेतील तर तुम्ही तेवढं पेट्रोल जर टाकलं तर तुमची जरुरीती कामं केलं तर पंधरा दिवस तेवढ पेट्रोल जात अस कॅल्कुलेशन जर केलं तर नॉर्मल हा नाही तर
आपण हे राहतो कुठे जा कस व्यवस्थित म्हणजे सतरा काम होतात आपली
हो आणि तुम्ही दहा द जरी गाडी काढली ना जर तुमचे काम व्यवस्थित होतात. आताच बी गप्पा मारला तिथे तथे तुम्हाला टेन्शन नसणार रे गाडी गाड्याची घरीच जायचंय आणि आपल्याबरोबर अजून कोणी असला ते पण सोयस्कर पडत
हो ते तर खूपच चांगलं हम्
नाही मला येते मी खूप लवकर शिकली होती टू व्हीलर
ह हो नाही